तिवी चालला जाते राधा तो घरात नसते, काही आपण फोन लावा त्याच्या पप्पाच्या मोबाईल वून कि ते पप्पा आले अ चाल ये, मग येते तो, आता त्या दिवशी चतुर्थ तिला शिरा केला होता. तर त्याला आवडला होता. मग काल दोन दिवसा पहिले, म्हणे म्हणे शिराच कर म्हणे म शिरा केला होता पर चांगला लागते म्हटलं तुम्ही खाता नाही म्हणून मी काही बनवत नाही म्हटलं नाही म्हणे चांगला लागला होता. बनव, बनव कर बनवला हो त्या दिवशी परत, हम्
नाही आता पूजा आलती तेव्हा पण त्यांना आणली होती. खवा आणला होता तर तो खवा काही खराब निघाला की काय माझ पुरण आसून गेल,
हम
पूर्ण तीन लिटरच दूध नासवलं होतं गेलं होत माझं
हो, किराणयला गेली होती ना, तर दीडशे रुपयाचा रसगुल्लेचाी डबा बी भेटला होता. आणि दीडशे रुपयाचा गुलाबजामन चा बी डब्बा भेटला होता. तर दोन्ही डब्बे उचलून आणले, मीन म डी मार्ट गेली होती ह् तिथं लोखंडाची नाही डबे आहेत गुलाबजमुन तर विचारत हं जर दोन्ही दीडशे दिडशे रुपयलाच होते तर दोन्ही आणले, मी मग रसगुल्ल्याचा फोडला आहे. रसगुल्ल्याचा खाऊन राहिले ते, अजून गुलाबजामुनच नाही फोडला. हं आता पण ते पप्पाच्या बडेले अ कचोरी बनवतो, समोसे बनवतो नाहीतर मग अ ते खीर बनवतो, बनवते मी ते कस्टेड पावडर टाकून ते बनवतो काय काय चालू आहे. डोसे बनवत म्हणे हाव सर्वच बनवते म्हटलं चांग
हाॅटेलच खोलून ठेवते म्हणाव.
छोले भटुरे बनवतो, म्हण त्या पप्पाचे दिवस कागात छोले भटुरे म्हणजे जेव्हापास दिवसभर उपास होइन आल्यावर गर्मीचे धक्क थोडी ते तेलगट, तेलगट
हम्
म म्हणते जाऊ देत कचोरी बनवतो. अ चिंचची चटणी बनवतो मस्त पैकी लय सारी ह चिंचेची चटणी टाकून खातेन तो, आता तुझ्या घरची होती आणन तो पण होती, संपून गेली ती आता माई मी आता चांगली म्हणत होती, ते मावशी मला कि हे घेऊन जाय एवढी तू हे राह दे मध्ये हे घेऊन जाय तू घेऊन जाय मी ना आणली नाही. म्हटलं म्हटलं एवढी सारी खयला लागेल एवढी सारी खयला लागेल आणि आता म भाचीन पाठवली होती, मध्ये एवढी एवढी त पहिले तर त्या बाईना दे भाचीन काय केलं, ते येता जाता येता कच, कच, खाऊन घेतली मग आता ते आले होते त्या थोडीशी पाठवली होती तिनं तर त्याच्यात एक दोन वेळेस माझ्या श्लोकनं खाल्ली एक दोन वेळेस त्या भाऊजीन खाल्ली मग आमच्या मॅडमने माहित होत तर आमच्या मॅडम न ते मंजू आली तेव्हा काही इडली सांबार बनवला होता, तर चिंच पाहिजे होती तर तेव्हा मागोली. असंल काम आहे ह असं चालू होत, आमच्या वाल्याच्यात
आता पक्क कराच्याक्षटायमान मंजू येणार आहे का मग
हवीन ना मंजू म्हणज मात मंजू आहे ना मंजू आहे ना मात म्हंज ना ह मंजुनाच केला होता ना फोन त्या लोकांच्या तरफून कि ते लोक म्हणताय कर देता का करता का म्ह
हम्म
हा मंजु इन दोघ नवरा बायको होती ना एक दिवसासाठी ये तन तेवी तेवी लोक एक दिवसासाठी ते त घेमी एक दिवसासाठी हा बाई टकमीन काय म्हणता काय नाही हा नोवंबर महिन्यातली निघडीत नोवंबर र महिन्यातली काढू नाही तर मग डिसेंबर महिन्यातली काढू
नाही नाही याच्या इकडं केली तर चांगले मी एवढा पसारा तिकडं जायचं वरात देऊन नकल्यावर
नाही बा ब राणपुरले करतील ना इकडं नाही कर नाही
परमपूरला
बरणपूरले लग्न हाव लग्न बरणपूरले हो रिसेप्शन करू इकड अहमदाबादले आल्यावर गोंदवळ आणि शिक्षण आल्यावर कथा गुंधळ आणि रिसेप्शन आल्यावर हम्म गोंधळ करून पहिलं लग्न आहे ना पोराचं तर गोंधळ करून
हम
क बोलत
दे देवदर्शनावर झाला की नाही मग तुम्हाला
देवदर्शन आता ते त्यांच त्यां माहि देवदर्शनाला जाता की नाही जाता आपल्याला ते माहिती
हम्
ठीक आहे आपल्याला माहिती
ह व दर्शनाल जातातिक
ह तलं ते काही माहित नाही आपल्याला ह तस ते म्हणे इथं ते आम्ही जातो ना इथं ते दे आहे ना इक एक मंदिर अ तिथं आहे ना तुझ भवानीचे देवीचे हे तिथं पाठून म्हणे जवळचग हो ह नक माहितींत काय काय
हम्म बरोबर
तुून बरं हे रायजून हेरफोन लावतो ते हेअरफोन लावून म टेन्शन नाही काम बी नाही दुखायचे अन काम बी होऊन राहिलं सकाळी तर माझ दिमाग खराब झालत म्हणून सकाळी माझ दिमाग खराब झाल तर म्हणून तर तो म्हणलंराधे आता लावूच नको मीई मान दुखायला लागली होती तस आपण बोलतो पण मा माहान दुखून गेली होती मोबाईल पकडून आपण जेव्हा बोलतो ना रोज तर मी स्पीक हा. मी काय रोज बोलते त्यासोबत आपण मम्मी सोबत तिसोबत एवढ्या वेळ बोलते ना मी तर. दरवरस काही माहित नाही पडत किती वेळी बोललो आपण पण हे का लावून लावून लावून लावून माय मान ती दुखाला लागली होती म्हणून म्हटलं राजा आता लावजो नको टून देतों चि लाच ह नाहीत काय म्हधलं नाही. बोलायला काही नाही. आपण बोलतो रोजच बोलतो ते नाही म्हणण आपलं पण ते कसं ते मान दुखायला लागले होते ना माई एकदम म्हणून मग मी म्हटलं की हे.
आज काही आला नाही अजून तिच्या रात्री लावीन ती नाही. तर मग उद्या सकाळी लावीन ती.
पुज्यित हा लावला. तर रात्री लावीन ते नाही तर मग सकाळी लावीन.
एवढं हे चालेल मला राजा तर.
कॉलतपुरे केली नाही पहिले त काय म्हणे ते मग पहिले काय म्हणे ते म्हणे मला वाचन आलं म्हणे वाचायचं झालं म्हणे मला वाचन आलं अच करे बाई ते वा चन झालं म्हणे मले वाचनच आलं म्हटलं नाही नावा हाव म्हणे मला वाचायचंच आलेलं आहे म्हणे, वाचून वाचायचं हे म्हटलं काय म्ह म म्हटलं, बरं तुला वाचायचं आलं श्लोक म्हणजे आपल्याला आलं असतं मग न-
पहिला टास्क वाचायचाच होता. पहिला सगळ्यात पहिले जो मी न मागं केला नव्हता का? दोन दोन हजार आले. तेव्हा आम्हाला तो वाचायचाच होता.
नाही आमच्या श्लोक मध्ये तर माझ श्लोकला कॉलचाच होता श्लोकला वाट पाचच च होन जा पाच पुरे कॉलते कमप्लीट कसे तरी तर त्याच्याती आमच्या पुजीने एक कॉल तर पुजीने एकी दोन कॉल तसेच गमवले होते मॅम हम्म. ना तेच म्हणलं पुजिन त्याच्यात बी उचल दाखवला नाही, असं करून ते कळ की दोन कॉल तसेच झालेले, त्या भाऊजींच्या हच्यात बी तसेच केलं, आहे तिन- हम्. मी म्हणून तर म्हणलं, पूजी लावणं म्हणजे त्या डोक्यात नाही, आहे.
ह
नाही. आता तुला समजलं ना, आता मम्मी इजल- लखमीच्या हे पूजी वैशूच्या याच्यावर बी लावले आणि पप्पाच्या याच्यावर बी लावले आणि अन माई याच्यावर आहे, त्या एवढ्यांच्या याच्यावर लावून दिले की, कॉल घेऊन जातात नाही, तर मग रात्री यांच्या याच्यावर लावून बोलून घेशील. आणि मग उद्या मग याच्यावर लावशील लागलं, तर कारण यांच्या याच्यावर पण आहे ना,
हा होता सुधीरचा नंबर तोच आहे ना, सकाळी आला होता तोच ना?
हा अठ्ठ्याण्णव एकक्क्यांशी वालाच आहे, त्यांचा मग रात्री त्यांच्या याच्यावर लावून बोलून घेशील, म्हणजे स रात्री त्यांचा फोन घरी राहते तर ना, माया बडबड करीलन त्याच्यावर- मग सकाळी तर मग मी राहीना मग सकाळी-
पण काय म आता सुधीरच लागते की नाही?
लागेन, लागेन, आता माझ याच्यावरून लागत म्हटल्यावर लागेनच. पणचच म्हणल त्यांचा याच्यावर करून मग त्यांच्याशी बोलून घे- रात्री त्यांच्या फोनवर बोलून घे- म्हणजे मग तो घरात राह- तर रात्रीचा- आणि मग दिवसात मग नाही कोण आहिसा?
हा, हा, त्यांचे तीस आहे ना मा- ती कोरे करता करता नाकी नवीन तो म्ह
हा ना आता उद्या त-. दुप आता उद्या दुप दुपारी दोन वाजेपर्यंत ज्यां ज्यांच्याशी लावून होत
दोन मी तर लागला, तो हा तू म्हणत, ना बैशू ते आता तिनं जर पहिले लावला, तर तिच्याशी गप्पा छाटत बसाला के मग मम्मीशी जर मीन पहिल्या लावला तर मग माझ्याशी होईन असं होईन ते-
नाही, मग तिचा एक कॉल झाला की नाही म्हणायचं मी लावते आतां.
पाहू आता हा दोघींचे कम्प्ललीट होतील मम्मी तसंच म्हणा लागेल
हा एक मे लगाती ह एक तू लगा करशील कारण मी ना उद्या शिबिर आहे ना तर दोन वाजेपर्यंत शिबिरात राहीन मी सकाळी आणि सकाळी नाही पाराण राहीन ना मग त्याच्यामुळे उद्या सकाळी तर सकाळी होणार नाही
सकाळी बी आता तू नाही मी सकाळी आता तर पप्पा मले लावला ना गुड मर्नंग फोन त्याच्यावर पण पप्पाने उचलला तर पाहिले त्याच्यावरून ते पहिले सांग
ते सांगा ह नाही सांगा लागते पहिले कि त्याच्यावरून मग पप्पाचा ज आला ना तु तर मग प् म्हणशन पप्पा त्या ॲपवर जा म्हणा मी लावते म्हला
मी तेच म्हणलं कारण म्हणजी पप्पाशी तर कमीत कमी दहा मिनिटं तरी बोलणं होतेच रोज माझ एखाद्या वेळेस दोन तीन मिनिटं मी ते सगलं एखाद्या वेळेस दोन तीन मिनिटं बोलणं होते पप्पा अशी माहि नाही तर मग
तिना केलं तर पाय किती जणांचे त्या व के किती जणच्या याच्यावर लखण्याच जाऊ दें तिच्या याच्यावर बी येईन वैशूचे बी होतील पप्पां बी होईन मम्मीचा मोबाईलचा सिम तिन तिच्या याच्यात टाकून केलं मम्मीच्या मोबाईल वर पण होऊन जातील तीन तीन तर त्यांच्या घरातच होऊन जातील आणि लना केलं चार होती त्यांच्या घरात म्हणजे चार्याचे तरी तिला अ अ सात आठ हजार रुपये दहा हजार रुपये येऊन जातील तिला केला का टिने
केलं कधी तर येते न माया
हम् केलं कधी तिनं तर व्यवस्थित
म ते म्हलं केलं कधी तो ते तर आमच्या श्लोकले माहीत नाही नाही तर त्यांच्या मोठ्या मायच्या त्यांच्या मोबाईल वर करून घेतलं असतं पण ते कसं त्यांच सर्व टाकून सर्व एरायला लागे नाही मग ते थोडी देतील नाही तर श्लोकना केलं असतं
पैसे त्यांना दिले पाहिजे ना थांब झालं झालं आता तुला हो बंद करायला लागेल ना तुला
हा दिवाबत्ती करायची हा एकदा करून घे नाही तर
हा हथम बरका